हॅलो
हॅलो
हॅलो हा मला वाटलं झपणार आहे का काय म्हणून
बोल का
हम हम
झोपणार होते पण तू बोल तुझं पूर्ण होत आलं ना आता नंत्रनकच त्याचा प्रॉब्लेम यायचा
हा
सगळ्यांना ते नेटवर्क मु सगळ्यांना त्रासच झाले
हा तेच क आता माझ्या भावाचा पण एकच कॉल राहिलाय त्याला पण तसा प्रॉब्लेम आलाय
त्याने कधीपासून चालू केलं
अ त्यांना येऊन आता पाच सात दिवस झाले हा पहिला झाल्यात एक राहिलाय फक्त् तेच कि अ हे काय बरं मला काय आत ते नता व केेशू तसा आलाय
ह मग त्याला त्याच्यावर नंबर वगैरे असतील कि तर त्यान फक्त जेंट्स ना केलेलं कॉल
नाही नाही नाही लेडीज ला पण केलेत की मला केलं माझ्याकडेच एक दोन अकाउंट आहेत मलाच खलत
करायचं दुसरा्या व
आता मी मी पण करतो अजून एक नंबर आहे ना तुमचा
हम
हम्म त्याला करतो तुम्ही मला आणि करा असं
चार्जेसला
चालते की.
कसं चालू करायचं? ह्याच फोन मध्ये ते अकाउंट.
म्हणजे, कसं म्हणायलाय?
एकाच फोन मध्ये एक अकाउंट चालू असताना. दुसऱ्या अकाउंट वर तू नंबर तुझ म्हणजे तू फोन करणार ना.
हा हा.
म्हणजे कॉल पूरत बदल तर चालतय काय?
म्हणजे तुम्ही कसं म्हणाय लागलाय? आता मी हे तुमचा नंबर आहे, तुमच्या नंबरला कॉल केला आता तुमच्या मिस्टरांचा नंबर दया त्यावर पाच वेळा कॉल करणार, अस ओ.
अस व्हय.
हा.
हा हा.
मम्मी पण दुसरा नंबर दिली, त्यावर पाच आता.
म्हणजे मी काय केलोय माहिती आहे का. माझ्या नव मिस्टरांच नंबर घातलाय. पण फो माझ्याच फोन मध्ये दोन्ही पण अकाउंट आहेत.
मग माझं पण तसंच आहे की.
मग तेच म्हणाले की, ते कसं करायचं समज ना मला.
मी आधी कॉल करतो तुम्ही रिसिव्ह करा. नंतर मी एकदा करतो तुम्ही एकदा करा असंच की त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपण अकाउंट जसं युज करतो ना तसंच की ते.
हा काय? बर बर म्हणजे नंबर नंबर तोच टाकायचा?
हा तो तो नंबर टाकायचा.
तुझं पण तसंच हाय ना म्हणजे मिस्टरांच अकाऊंट जोडलयस पण नंबर तुझाच चालू आहे ना.
नाही नाही त्यांचा नंबर.
हा हा. कॉलिंग ला ग?
कॉलिंगला त्यांचाच की मग.
मग त्यांचा फोन घेत घ्यायचा आता.
नाही नाही आपल्यात अकाउंट घेतलय ना ते.
हा.
तेच की मग कॉल करताना तो नंबर हे कराय हा.
हा का?
कळालं काय नाही?
नाही.
आता दोन नंबर आहेत ना, तुझ्या तुमच्याकडं सॉरी.
हा हा.
आणि मिस्टरांचा. आता तुमच्यावर पाच वेळा कॉल झालाय. आता मिस्टरानच्या हेज्यावर पाच वेळा कॉल करायच अस.
हो का?
हा म्हणजे दहा वेळा कॉल होते.
तू पहिला कॉल कर मला एक
हा हा मी करतो नंतर रात्री कसं केलं होतं तसं करूया.
हा म्हणजे मस भाऊ केवढा आहे तुझा?
उमं माझा भाऊ माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठा आहे. आणि चुलत भाऊ तो बारावी झाली. तेरावी ला गेला.
म्हणजे त्यांना पण जेवण केलं तू जेवण करून घेतलस काय त्याला म्हणाली.
होय, होय,
हम्म, हम्म, ते कसं दुसरा नंबर तो तुझ्या फोनमध्ये कसा मिस्टरांचा जोडला असेल पण त्यांना दुसऱ्या ईमेल आयडी पण जोडला आहेस गुगल आयडी?
होय, होय,
ते सगळं तसं पण सगळंच करून दिल पण सुमयान. मी केलंच नव्हतं ग ते सुमन करून दिल्या त्याच्या मध्ये लक्षात येईना माझ्या
मोबाईल मध्ये करून दिलाय? मग ते मिस्टरांच्या मोबाईलवर फॉर्म भरला नाही तुम्ही?
नाही माझ्या फोन मधन भरलाय.
हा हा तिथे असतं मग गुगल ईमेल आयडी वापरला की ओ त्यामुळ
वेगळे, वेगळी. दोन्ही ला दोन वेगळे -वेगळे आयड काढून.
मग, नंबर हाचय तुमचा.
ह, हाच नंबराय. पण अकाउंट दुसर म ता मी काय करणार, ते अकाउंट चालू केलं किनाई, मग त्याच्यावर तुझा कॉल येलच की मला.
आता एकच नंबर आहे म्हणल्यावर काय माहित, हो कसं?
नंबर एकच आहे. नाही त्यांचा नंबर टाकला मी फॉर्म भरतान. फॉर्म वर.
हा हा मग चालते की तोच नंबर की.
हा, त्यांचाच नंबर न नाव पण त्यांचच टाक. ते ग, आपण तेे काय म्हणतात की, फोन माझ्याच फोन मध्ये अकाउंट चालूय.
मग मा माझं पण तसच हाय की.
आता हे दुसर टास्क जो आलाय, हे त्यांच्याच नंबरवर आलाय की.
हा, हा, हा.
कॉल आपण माझ्या नंबरवर करायलो ना?
होय, होय.
तसं
आणि काय, ऊन काय म्हणतय?
अमं.
तु काय म्हणताय म्हंटलं?
ऊन म्हणतेय बाई. फॅनपासन उठून जाऊ नकोस म्हणाले
फॅन लावला तरी गरम वार येत त्यातन
मग काय गरम गरम झळा याल्यात वर पत्रा आमच्या घरात ग
मि आलती बघितल असतात का अ काय बर कुलरला काय करु पाण पाणी हे होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि माणूस मेलाय. काय तर आलत. कुलर कुलर मुळच झालत, त्याला पाणी काय तर हे होऊन शॉर्ट सर्किट झालं. करंट करंट लागला. माणसाला झोपेतच
अग बाई
हा
काय नाही ग बघितलं मी.
ते आपण पाणी भरतय नाही माग
हम्म
जरा ते रिस्कच आहे ते पण
हम्म हम्म हम्म हम्म
मग आणि जेवण काय काय बनवल होत.
जेवण मी काय केलंत महितियेका का, सकाळी मी वटाण्याच्या आमटी केलेलो भाकरी आणि कारली तळलेली मसाला भरून
करून तळून घ्यायचं काय?
नाही नाही मसाला भरून आपण भरली वांगी करतो ना तस
हा हा म ते तळून घ्यायचं का अस वाफून
तेल घालायचं जरा थोडस जास्त आणि ताट झाकून आपण दहा दहा मिनिटं हलवत हलवत वाफ द्यायची. शिजते वाफवर हम् नाही
हम्म हम्म हम्म ह ह
एकदम असं फ्राय करायचं नाही भज्यासारखं पण असं वाफेवर करतो ना आपण जरा जास्त तेल घालून बिना पाण्याचं तसं रात्री मीठ लावून ठेवलेलो म्हणजे जरा कडवट पणा जातोय म्हणून मग सकाळी केलीय. तू काय केलेलीस?
मी डाळ बटाट्याची आमटी केलती.
हा तुमच्यात काय असं दूध ही हे गोष्टी असतील भरपूर.
होय होय त्यामुळे एक जरी केलं तरी बास होते चालते हा चालते पा पाहि पाहिजे असं काय नाही. एक ज एक जरी असलं एक टायमाला चालते.
हा आणि उन्हात जरा दही हा तेच की आणि उन्हाळ्या तेच चालू
हम ह
ताक चांगलं असते हम्म एखाद्या तिखट भाजी नसली तर चालते.
चालते हा मग आमच्यात मला ताक आवडत नाही बाकी सगळी खातेत. नाही नाही कधी मनात आलं तर खाते नायत् नायतर तर आमटी आणि चपाती नुसतं खायची मग.
खायचं ग पोटाल चांगलं असते गा गार हे होतंय धग पडल्यावानी होत नाही ग तिखट भाजी खाल्ली‌ की पोटात धग पडत
होय होय नाही ते सब्जा पितोय की त्यासाठी सकाळी.
सब्जा सब्जा कसला असतंय तलं बी का हा तेच की.
ते ना उष्णतेत प्याव ते गारवा देते शरीराला हा एक चमचाभर पाण्यात भिजवून अ सकाळी उठल्यावर भिजत घालते. मध्ये पंधरा वीस मिनटं झालं की पूर्ण असं भिजते फुगतंय ते मग एक ग्लासभर पाण्यात ते वतायच सगळं. एक चमच्याच जवळजवळ अर्धी वाटी होत भर फुगून ते आणि पेयचं तसंच मग ते पिल्यावर एक तास दोन तास काही जेवायच नाही.
हम् हम्म हम्
शरीर चांगलाय ते हाड असं ठीण बनवते
ह काय?
होय तेच त मला पहिल्या दोन दिवस अस उल कुठ आल्यागत झालं काय नाही? साधं पाणी पिल्यागत खरं ते पाणी पिताना तोंडात येते कचकच त्यामुळे उलटी आल्यागत होतय
हा काय माझी एक मैत्रिणी सांगितलेली ग ते वजन वाढते म्हणताना ते ते कागसदार ते सांगितलेली पण ते कसं लागते ते समजणाच मला धड गोड पण नसते काहीच नस त्याला ते काय म्हटले नि लिंबू सरबत करायचं आपण करतो तस नॉर्मल आणि त्यात ते भिजलेलं आपण खात तेच की चालतेच तिला काय होतय